कुठयस
काय घरातच आहे बघ
काय वर आली?
काय नाय रे बसलेलो रे सावलीत.
हम्मम
हा ते मी फोन का केल ता माहितीका? मगाशी आपलं राहिलं ते
कोणतरी?
तेच तर सांगालतस
हा तेच तर कुठेपर्यंत सांगितलेल तुला? ह.
कि किती सोळा हे असतात.
हा.
प्यादा असत्या त्यात दोन फुट घेत्यात आणि तिरकं जाऊन मारू शकत ते मागच्या लाईनीवर आलतच बघ.
तिरक जवळ जाऊन मारू शकते ते एक घर.
हा.
उलट परत माग येऊ शकत नाही ते.
बरं आणि समजते याच समोर आणि एक जण आला समोरच्या टीनचा तस समोरच्याला मारू शकते डाईट
समोरच्याला डायरेक नाही
हा ती तिरकी फाईट करायची समोर फाईट करता येत नाही.
नाही तिरकी फाईट करायची.
बर
आणि तू प्यादा जर का चालवत असलास तर त्यो फक्त पुढं न्यायचा मागे घेता येत नाही त्याला.
आणि असं फोटो फोटो नेऊन समज ते चेस संपला तर
पूर्ण शेवटपर्यंत गेलास तर तुला तुझा मोठा पॅदा कोणता तर गेला असला म्हणजे माग जे असतात हात तिघोडा वगैरे त्यातला कोणता तरी एक त्याच्या जागी घेतायेत ते.
बर आणि त्या जागी घेता आणि समज त्यातलं काच गेलं नसल आणि इथं वर प्याता तिथं पोचलाय.
हा.
तर आपण प्यादाच्या जागी पॅदाच घेऊ शकते.
प्यादाच्या जागी पैदा नाही, तू एक्स्ट्रा घेऊ शकतेस.
म्हणजे? डबल हत्ती? म्हणजे तीन हत्ती एका चीसवर? हा हा हा बरं
आणि म्हणलास तर पद्याचा अजून एक रूल मला माहिती आहे ते सांगतो तो आता तुझ्या लाईन मधनं पुढेे जात गेेला आहे
हा
तू तुझी लाईन आहे तिथनं तीन घरं पुढे गेलाय समज
हा
आणि तुझ्यासमोर एक पॅदा आहे समोर, एक घर सोडून पुडा आहे
बरं
डाव्या किंवा उजू्या साईडला
हा
तो डायरेट दोन घर पुडा आला तर तू तिर्क जाऊन त्याला मारू शकतेस
हा हा हा
तर्क म्हणजे तुझ्या आडव्या रेष ते डायरेक्ट आला त्यों डाव्या किवा उजव्या साईडला तो एक घर तिरक पुढ जाऊन त्याचा प्यादा काढू शकतो, हम्म
आणि मागं त्या असतात ती, ती कशी चालत्यात
कोण म्हणला? मागच्या बाजूच्या आठ जण म्हणलास तर हत्ती म्हणलास तर सरळने आडवा जातो, किती पण पावलं
आणि, सर्व नुसता आडवा तिरका असं जायत ना.
नाही. तिरका उंट जातो. ते
उंट नसता उंट म्हणजे ते ह्याच्या्या साइडला असतो.
आपलं राजाच्या साईडला एक असते आणि घोड्याच्या नाहीरे, ह्याचा, ह राज आणि घोड्याच्या मध्ये राण्यानी. घोड्याच्या मध्ये असं.
हा, बस. बरं, ठीक आहे. खर मग समज उंटाला असं र नेला आणि
नाय
बर
ते काय? त्या रूलमध्येच आहे तसं त्यामुळ ते घेऊन चालत नाय तसं.
बर.
परत तुझ्या जी राणी असत्या ती.
हा.
सरळ जाऊ शकत्या आडवी जाऊ शकत्या. परत तिरकी पण जाऊ शक तेती.
अय फ्री विल.
हा. आणि किती पण पावलं जाऊ शकत्या ती.
हा हा, आणि घोडा आणि उंट मग किती पावलं जाऊ शकत्यात.
उंट पण असं काय नाही तिरकत जातोय खरं किती पण पावलं.
ह ह् ह बर बर बर.
तर अडीच पाऊल.
घोडा अडीच पाऊल आणि समजा आपल्याला दोन य बदर.
दोन नाही अडीच पावलेच जाते ते.
म्हणजे उचलला की अडीच पाव लावरून नेऊनच ठेवायचा.
हा अडीच पाव लाव नऊून ठेवायचा. दोन घर पुढे गेला अस एक डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला एक घर घ्यायचं म्हणजे आडीच होते तुझं.
ना ना ना म्हणजे दोन घर घेऊन तिरकं घर घ्यायचं का दोन घर घेऊन आडवं घर घ्यायचं.
दोन घर घेऊन आडवं घर घ्यायचं.
आडवा घैरे यायचं हम् हा ब
गे खाली गे किंवा डावीकडे किंवा उजवीकडे
म्हणजे कुठं पण चारी बाजूला.
हा दोन घरे घेऊन वर किंवा खाली डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजू जला गेला असत.
हा खरा अडीचंच.
हा अडीच
हा बर
आणि राजा म्हणलास तर राणी सारखंच कोणत्या पण दिशेला खरं एक पाऊल
आं काय
राजा, राणी सारखं हा. कोणत्या पण दिशाला जाऊ शकते प्यादासारखं एकच पाऊल
म्हणजे स राणी सगळीकडे फिरू शकत्या ही पण सगळीकडे फिरू शकतात बाकीचे खरं नियम नसतात. पण राजा एकच घर
हा.
नाही काही आहे गावावर.
हो ते मला पण माहीत नाही नियम मध्ये आहे तसं.
बर ठीक आहे.
अजून काय?
आणि म्हटलं अस तर वेग आणि असा काय नियम असतील काय त्यात कुठला वेगळा असा.
वेगळा असा म्हणला अस तर तू राजाला डायरेक्ट मारू शकत नाहीस.
म्हणजे
चेक द्यायचा त्याला लांबून असा.
हा बर.
म्हणजे तू त्याला मारू शकतेस अस. समोरच्याला दाखवायचं तर
बर.
तो काय तर ब्लॉक करण्यासाठी देतोय.
बर.
शेवटला जर का त्याला ब्लॉक करायला जागा नसली तर तु जिंकतोयस.
हा हा हा तरी एक डावाला वेळाला किती मिनिट लागते याचा
एक डाव व्हायला तसं काही टायमिंग नाही त्याची तु खेळशील त्याच्यावर आहे.
बर. ठीक आहे, चाल ते बघुया ट्राय करून बघुया, ती प्ले स्टोर ला कुठे गेम आहे ती ऑनलाइन
प्लेस्टोअरला आता भरपूर गेम आहेत.
म्हणजे असं तुझ्याबरोबर खेळू शकतो नाहीत ते अस.
एक गेम आहे त्याच नाव तुला टाकतो, मी
बर ते ठीक आहे ते टाक. मी डाउनलोड करतो, वाटल तर फोन. चालू ठेव मग मला सांग खेळतांनी खेळेल आणि खेळतानी
तसं काय नाही तु स्टार्ट. जिंकला तिथं एआय बरोबर खेळू शकतेस. सगळे ग्रेड लाइन ऑन करून
म्हणजे सांगायला बरं पडेल म्हणून म्हटलो रे, नाही तर काय मी हे आहेच. हा म आणि
आणि काय नाही ब. ग
काय करालायीस
काय नाही ब आता एक दोन काम करून जरा बसलोय.
हा हा हा
हम्म काय म्हणलास?
का नाही बरं म्हणलो रे.
हां हा. तू काय करायलयीस
काय नाही. भावा दुसरी गल्लीतली पोर आलतीत. तीच लागलेलीत पत्ते खेळूया म्हणून.
हा
आलो आता नाही का फोन करायचाय म्हटलो
ते पत्त्यात दोन तीन पाचचा काय डाव असतोय तो
अरे दोन तीन पाच नाय रे पाच तीन दोन
किती किती
पाच तीन दोन
पाच तीन दोन
हां. काय सास तु अरे बघ पत्ते वाटले जात्यात.
हां
सत्या असतोय आपला.
हा. सात
हा त्या पुसन पुढं सगळं कार्ड
हा
फक्त चार हे ज्यातलं दोनच सत्या घेतलं जात्यात ते कुठलं पण टोटल पानं तुला सांगू काय अ बत्तीस असत्यात रे बत्तीस नाही.
बत्तीस का बाव्वन
नाही नाही नाही नाही आपले चारही लाईनी असत्यात चार लाईनी म्हटलं आटट्यापासनची सगळी पानं पुढची राजापर्यंत चारी हेजातली आणि दोन सत्या घेतलं जात्यात रे
हा म्हणजे स्टार्टिंगची नाहीत घ्यायची
हा तस असतय ते.
हा हा तस म्हणलाचय
हा मग काय करायच असते ती प्रत्येला पानं वाटायची असते ती
हम
आणि म्हणजे आधी डिसाइड कराच कोण पाच हात करणार तीन हात करणार दोन हात करणार आता समज तु मी आहे आणि तेच सांगतो एक तू मी आणि एक जण खेळालोय
हा
आणि त्यात काय आलं अं कि तुझ्याकडे एका आहे माझ्याकडे हा माझ्याकडं
आता तू तर म्हणलास आठ आतले घ्यायचे नाही
हा चार घ्यायचं ते सांगाय राहिलं तला
ते घ्यायचंय
अ
फक्त दोन तीन चार पाच सहा सात घ्यायचे नाही
हा ते घ्यायचं ना चार एक घ्यायच‌ तर समज काय आणि माझ्याकडं दश्या आहे आणि आपल्यावर अनेक जण झाले त्याच्याकड आटया आहे समज मी तशी टाकली आणि ते ना आट्या टाकल्या आणि तू इका टाकला अस सगळ्यात मोठं बाण कुठलं
अं माझ्या मती तर दहा
नाही यात इिकका मोठठा सगळ्यात
इका मोठा काय
हा एका मोठा इकका राजापेक्षा मोठा आणि हे पण अ इक्यापेक्षा मोठा असतो तो हुकुम असतो
ते कोण अ
म्हणजे आता जेव्हा आपण पत्ते वाटत असतोय जो पाच करणार आहे त्यातले त्याला जी पानं वाटली जाते त्यातलं त्याने एक पान लपवायचं आणि समज आता तुझ्याकडे इस्पिकची पानं सपल्यात
हा
आणि त्याला सांगायचं ते हुकुम फोड
हा
मग ते हुकुम फोडणार. समजते हुकूम कट
हा
तर चौकट समज माझा एका जरी असला तेव्हा तो चौकटचा आठी जरी टाकली आणि समज तेनं दुसराच टाकला एक्याच्या याच्यातल्या खरं समाज दशी टाकले तर तेव्हा हात तुझा म्हणजे ते जे डाव जिकतेस
हा
त्यो डाव तू जिंकलास म्हणजे ती सगळी पानं तुला मिळणार म्हणजे एक त्या तीन पानाचा एक हात तयार होतो.
हा म्हणजे तुझा चौकट टाकलास त्यामु
हा का तू हुकूम टाकलास मग का त्या समोर काज नाही तस असते तेे म्हणजे कोणाचं पानमुट्ट तिचं ते ज्या जीवावरती किती पण डाव जििकते म्हणजे डाव जिकते म्हणजे हात करते
हा
तसं असते मग ते पाच तीन दोन काय विषय कि ज्याच्याकडे पाच आहे ति ना पाच हात करायचच
पाच हात म्हणजे परत एकदा हां मला समजलं नाही हा तिघं जण आहे खरं पाच हात काय
तीन पानं टाकली आपण तुझा एक पान पण तेज एक तर ती तिन्ही पान तू डाव जिकलास म्हणून तुझं मग त तीन एक हात म्हणला जातोय
हा त एक हात झाला हा एक सिट जिंकला म्हणून
हा तशी सगळी जी काजी असतात अ
पाच असे जिंकायचे असतात
समज तुझ्याकडे पाच असल तर ज्याच्याकड तीन आहे तस त्यानं तीन जिकायच ज्याच्याकडडे दोन आहे तसं दोन जिंकायचं आता समज तुला पाच जण आहे जमलं आणि तुझा एक सेट घेतला तीन वाल्यांना
हा
म्हणजे आता.